येतोय? हो हो येतोय.
हा.
ठीक आहे. तर आपण विषयाला सुरुवात करूया आपला विषय आहे- आवडता पिक्चर चित्रपट. ओके. तर तू सुरुवात कर. मग मी करते. ओके?
ठीक आहे. चालतय हं तर असे तर खूप चित्रपट आहेत. पण असा माझा आवड म्हणजे मी शाहीद कपूरचे खूप- पिक्चर्स बघायचे पण- एकदम, एकदम आवडता पिक्चर म्हटलं की माझा तो थ्री इडियट्स म्हणून मूवी् आहे- ती मला खूप आवडते. चित्रपट जी आहे.
बरोबर.
हम्. बोल तू मग आपण पुढचं बोलते.
ओके. तर मला वाटतं सगळीच म्हणजे आत्ताची जी पिढी आहे- त्या सगळ्यांनाच जास्त पिक्चर बघायला आवडतात आणि ह्याच्या अगोदरच्या पण आहेत- पण त्या लोकांचे थोडे जुने पिक्चर होते. चित्रपट बघत होते. तर माझा आवडता मूवी सांगायचं झाला तर जब वी मेट म्हणून- अ जो अ करीना कपूर आणि- शाहिद कपूरचा आहे. तो मला खूप आवडतो मूवी. म्हणजे मला आठवतंय मी कॉलेजला असताना तो मुूवी आला होता. आणि मी पहिल्यांदाच थिएटयर मध्ये जे बघितलं असेल मूवी. अं- चित्रपट तो हाच असेल.
आणि, अजून सांगायचं म्हणलं तर असे भरपूरसे आहेत म्हणजे प्रत्येक वेळी अ जसे अ म्हणतात ना वर्ष जातील तसे आपल्या आवडीनिवडी सुद्धा बदलत असतात. तर तसे अनेक पिक्चर येतात. पण हा पिक्चर माझ्या भरपूर लक्षामध्ये आहे. आणि आता सध्या म्हणलं तर मला थोडसं साऊथ चे जे म्हणजे- तमिळ वगैरे जे असतात पिक्चर, ते बघायला जास्त आवडतात अ मी हिंदी पिक्चर कमी बघते, आणि ते पिक्चर जास्त बघते.
अ मला पण असं मूवीज अ चित्रपट बघायचा खूप छंद आहे. मला पण अस केव्हा पण असं फ्री टाइम भेटलं की मला असं वाट कि ते मी मूवी बघू किंवा गाणं ऐकू ते मला खूप आवडतय. तर, तर माझा जो आवडता पीच मु चित्रपट आहे तो थ्री इडियट्स म्हणून आहे. आणि त्याच्यात जी आहे ती कहाणी अ एकदम खूप छान आहे. तर त्याच्यात ते कसं आहे, इंजिनिअरच कॉलेज अ शिकायला जातात. मुलं, आणि तिकडे रॅनचो, फरान आणि राजू हे तीन कॅरेक्टर आहेत. आणि कॉलेजमध्ये त्यांचं कसं प्रिन्सिपल असतोय, तो एकदम खूप स्ट्रिक्ट असतोय. तर ती स्टोरी एकदम खूप मला आवडते, ते आणि किती वेळा पण मी ते बघू ते मला कधी बोर होत नाही.
बरोबर.
हम
हा तर माझा पिक्चर बद्दल मी सांगायचं म्हटलं, तर त्याच्यामध्ये म्हणजे अ करीना कपूर आणि शाहिद कपूर हे दोघं असतात. अ करीना कपूरची असते त्यामुळे अ तिला अ म्हणजे अ थोडसं सफर करावं लाग तर त्या पूर्ण तिच्या प्रवासामध्ये तिने कसं कसं, काय काय म्हणजे गोष्टींना ती सामोरे गेली. ते सगळं दाखवलंय आ आणि मेन म्हणजे मूवी आहे म्हणजे आम त्याच्यातले डायलॉग आहेत, किंवा अमुक जे ती बोलते वगैरे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे बघून खूप छान वाटतं, म्हणजे ती तिला एका मुलाने अ असं फसवलं असतं वगैरे ते सगळं आहे. तर मला खूप आवडतो तो मूवी आणि मी खूप वेळा, जेवढा वेळा टीव्ही वरती लागला तेवढ्या वेळा अगदीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत पुन्हा बघितला आहे.
हो बरोबर, आणि आता मा जी मूव्ही आहे ती ऑल इज वेल मध्ये, त्याच्यात म्हणजे रॅनचो जो असतोय ना अ तो कसं मित्रांना सांगत असतोय, की आपण नुसतं पुस्तकामधनच शिक्षण घ्यायला नको पाहिजे. तर ज्ञानाचा पण आनंद घ्यायला पाहिजे म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज पण अ खूप महत्वाचं असतंय आयुष्यात. तर आणि तो आणि दुसरा कॅरेक्टर आहे तो फरान अ त्याला म्हणजे कसं फोटोग्राफर असं बनायचं असतंय. आणि जो राजू असतोय तो एका ग गरीब परिवारातून असते त्या त्याच्यावर जबाबदाऱ्या खूप असतात. तर आणि ते दोघं एकदम खूप बेस्ट फ्रेंड्स असतात तिघं पण. आणि रेंचो त्यांना सारखं असंच सांगत असतो की अ ज्ञान तुम्ही आजूबाजूच्या गोष्टींमधनं घ्या नुसतं पुस्त पुस्तकांमधून ज्ञान घेऊ नका आणि हा चित चित्रपट बघताना ना मला मला एवढं हसू येत आहे ना, की डोळ्यात पाणी येतंय. आणि त्यातला तो डायलॉग म्हणजे ऑल इज वेल, ऑल इज वेल तो मला खूप आवडतोय.
हा बरोबर आहे म्हणजे आताच्या पिढीमध्ये तेच आहे की म्हणजे मुलांना खूप अभ्यासाचं म्हणजे बोलतात ना असं प्रेशर असत त आणि त्यांना त्या गोष् मधून जावं लागतं, तर तो पिक्चर बघितल्यावरती एक इन्स्पिरेशन मुलांना भेटते. किंवा एक प्रोत्साहन प्रेरणा भेटते, की नाही बाबा आयुष्यात कुठलंही संकट आलं तर आत्महत्या करणे हा एकच पर्याय नाही, असं त्याच्यात दाखवलंय. बरोबर आहे, तर माझ्या ह्याच्यात पण म्हणजे तसच आहे, आणि जस आता म्हणजे सांगायला गेलं तर मला एक मराठी मधला पण एक चित्रपट आवडतो नट सम्राट म्हणून अ जो नाना पाटेकरचा आहे आणि तो एवढा म्हणजे एवढं छान दाख दाखवलं ना त्याच्यामध्ये म्हणजे अ ते नाना पाटेकर आणि त्यांची जी आहे म्हणजे बायको तर त्यांना मुलं असतात आणि म्हणजे त्यात असं दाखवलं की आपण जेव्हा कष्ट म्हणजे म्हातारे होतो आणि पण काही कमवत नसतो तर तेव्हा आपली कोण किंमत करतं की नाही हे त्या चित्रपटात दाखवलं आहे तर म्हणजे अक्षरशः तो बघितला ना तर रडायला येत आपल्याला की म्हणजे असं पण लोक आहेत कि त्यांना त्यांच्या आई वडिला म्हणजे स्वतःची मुलगी सुद्धा स्वतःच्या वडिलांवरती चोरीचा आरोप घेते एवढ्यापर्यंत दाखवलं आहे तर ते बघून खूपच वाईट वाटतं
बरोबर आहे आणि असं हिंदीमध्ये पण एकं असं मूवी होत बघा बागवान म्हणून तर ते पण स्टोरी खूप चांगली होती असं फॅमिलीच्या रिलेटेड ते आई वडील म्हातारे होतात तर त्यांना कोणच ठेवत नाही त्यांचं म्हणजे नाही तर त्यांना कोण ठेवत नाही तर ते चुकीच आहे असं मला असं वाटतं त्यांनी लहानपणापासून आपल्याला एवढं मोठं करतात आपले आई वडील तर ते तसं करायला नको पाहिजे
बरोबर अगदीच नाही बरोबर आहे आणि अजून दुसरं सांगायचं म्हणलं तर आता सध्या मला वाटत भरपूर म्हणजे तरुण पिढींचं एकच लक्ष असत की ते लोक वेब सिरीज वगैरे ह सगळ्या गोष्टी बघतात त्यामुळे चित्रपट अस सहसा करून कोण बघत नाही कारण की आपण लहान होतो त्यावेळी म्हणजे एवढे चॅनल्स नव्हते टीव्हीला आ किंवा एवढ्या सोयी नव्हत्या कि वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच बघा वगैरे कारण की तेव्हा कोणाची म्हणजे एवढं त्यावेळी ते त्या गोष्टीचा एवढा हेच प्रभावच नसता कारण की लोक घरामध्ये एक टीवही असायचा तो जुन्या काळातला आणि त्याच्यावरती अगदी मर्यादित चॅनल असायचे आणि त्याच्यावरती पण अमुक दिवशी तशे चित्रपट लागायचे तो म्हणजे छान वाटायचा
हो आणि त्या काळात कसं सगळं एकत्र बघून त्या चित्रपट बघायचं तर ते खूप आनंदच वाटत होता एक वातावरण खूप आनंदी व्हायचं
अगदी अगदी
ता सगळं कसं सगळ्यांचं घरं मोठं सगळ्यांच्या रूममध्येध्ये आपल्या आपल्या टी व्ही आहेत सगळे एकटे एकटे बघून बसतात तर ते खूप एकटे पण आलाय माणसांमध्ये
अगदीच अगदीच अजून काय बोलाल तुम्ही चित्रपटाविषयी
आणि त माझा जो चित्रपट होता आवडता थ्री इडियट्स म्हणून तर त्याच्यात तर एकच असा संदेश मला मुख्य संदेश त्यांनी दिला आहे की आपण आपल्या आवडीच जे करिअर असते ते सिलेक सिलेक्ट करायला पाहिजे कारण आणि पालकांनी अ आताच्या पिढींवर असं हे नको करायला पाहिजे जे कि तुम्हाला तुम्हाला हेच करिअर करायला पाहिजे किंवा तेच करिअर क ज्या ज्यामध्ये मुलांना छंद आहे तोच त्यांनी करिअर निवड करायला पाहिजे प ह्या पिक्चर मध्ये जस तो फरान आहे तर त्याला फराणला कसं फोटोग्राफीमध्ये हे छंद होता तर त इंजिनिअरिंग करून काय उपयोग नव्हता ना कारण त्याला त्याच्यात ते छंदच नव्हता तर ज्याला जो गोष्टीचा छंद आहे त्याला तीच गोष्ट करायला पाहिजे आयुष्यात म्हणजे त्याला खूप सक्सेसफुल होतोय तो माणूस
अगदीच अगदीच म्हणजे बरोबरच आहे कारण की मनाविरुद्ध केलेली कुठली गोष्ट म्हणजे बोलतो ना त्याच्यात तुम्हाला यश कधीच भेटत नाही कारण की तुमची मनाची तयारीच नसते ती गोष्ट करायला किंवा त्या गोष्ट तुमचं मनच बस अगदी अगदी तर तसच त्या चित्रपटात तसच आहे त्या मराठी चित्रपटमध्ये अ म्हणजे अ ते आई वडील भोळे असतात ते ते त्यांच्या मुवर मुलाच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी वगैरे करून टाकतात आणि परत मग मुलगा त्यांना घराबाहेर काढतो तो सून म्हणजे कुठल्याच सुनेचं मला वाटत नव् जास्त सासू सासऱ्यांशी पटत त्यांना ते नकोच हवे असतात घरामध्ये तर ते लोक मग त्यांना वाटत की चल मुलगा नाही सांभळत तर आपण मुलीकडे जाऊया म्हणून ते मुलीच्या घरी जातात पण मुलगी श्रीमंत अस मुलीचा नवरा पैशवाला असतो तर त्यांच्या तिच्या कपाटातून म्हणजे पैसे ठेवलेले असतात ते गायब होतात तर तिला सगळ्यात पहिला जो शक आहे तो तिच्या वडिलांवरती येतो मग ती त्यांच्या खोलीत जाते आणि त्यांची अ जी ट्रंक असते म्हणजे जी पेटी असते ती उघडते तर त्याच्यामध्ये पैसे भेटत नाही हा पण ते वडील बघतात कि हिने तिथे म्हणजे हिला माझ्यावरती आळ घेतला
हो ते
ब पैसे दुसरे कपाट आहेत दुसऱ्या कपाटात ठेवलेले असतात म्हणजे तिच्या चुकीमुळे भेटत नाही पण ती डायरेक्ट रेक्ट अस आळ घेते मग ते विचारे आई वडील म्हणजे कोणालाही नाहीच आवडनार ना आपल्या पोटच्या मुलांनी आपल्यावरती शक घेतलेला मग ते लोक रात्रीचेच हा घर सोडून जातात आणि मग घर सोडून जातात मग त्या आईला एवढा धक्का बसतो कि जिथे ती झोपलेली असते ज जागेवरती तिथेच ती मरण पावते आणि तो सीन बघितला तर म्हणजे अक्षरशः डोळ्यातन पाणी येतो कारण की आपलं पण लग्न झालंय आपला जीवन साथ ती आपला लाईफ पार्टनर म्हणजे आपल्या सोबत नसेल तर आपण ती गोष्ट तो म्हणजे हे पण करू शकत नाही की काय विचारच करू शकत नाही तर ते खूप खूप अवघड वाटतं ते बघून
बरोबर आहे आणि त्या आईवडिलांशिवाय कोण नसत आणि ज्यांनी जसं ते आपल्याला सांभाळतात तस कोणच आपल्याला प्रेम करत नाही तर आईवडिलांबरोबर अस करायला नको पाहिजे आणि जेव्हा त्यांच वय वाढतंय ती आपली जबाबदारी असते त्यांना सांभाळायची.
अगदीच अगदीच तर मला वाटतं आपल्या वेळेची मर्यादा झालीय बरोबर
हो आणि मला तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं धन्यवाद
हो मला पण तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं धन्यवाद